बोला ना.
हा येतोय का आवाज?
हा येतोय ना.
हम्म बोला आता. अरे ते काय झालं नेटवर्कचा इश्यू आला बहुतेक मला माझ्या ॲपला.
हो.
म्हणजे काय झालं मी मगाशी ज्यांना फोन केलताना त्यांनी उचललाच नाही किंवा त्यांच्या कॉलला गेलाच नाही तो ऍ हे.
कॉल ला कॉल जातोच समोरच्यान उचलला नसल.
हुं नाही ते म्हणे आलाच नाही माझ्याकड आता मग आता काय करणार मग गेला मा
नाही नाही असं होऊ शकत नाही त्यांना मेसेज क मेसेज का होईना त्याना आलंच असेल.
हम्म म ते
कधी कधी जे ए ना आता आपल्या फोनची रिंग वाजत नाही.
हम्म.
समजा समोरून एखांद्या व्यक्तीचा फोन आला आपल्याला
त्यांनी मग तो वाया केेला ना रे अर ते फोन एक फोन कन्सिडर केला ना.
हाव का.
हा मग समज त्यांनी नाही उचलला तरी इकडून ते धरतच ना एक कॉल झाला तुमचा म्हणून.
हा मग तेच होऊन जातं ना. कॉल कमी होऊन जातो ना लगेच. सहाशे सेकंड प्लस कॉल चालला पाहिजे पर कॉल.
हो सहाशे सेकंद.
त्यावेेळेसच ते कॉल रेकॉर्ड बी होतो व्यवस्थित आणि पर सेकंद ला रेकॉर्डिंग व्यवस्थित झालीच पाहिजे.
हो मग ते आणि प ह हेच आपलेच कॉल ह्याला जाते ट्रान्स्क्रिप्शन टास्कला.
हां.
हम. मग आता तुमची तयारी काय असते संध्याकाळ साठी आता तुम्हाला भाज्या बिज्या चिरून ठेवाय लागत असतील.
आता आज तर शनिवारी आहे नॉनव्हेज कमी चालणार आहे.
हम्म आज वेज वरती जास्त हे.
हा आज वेज जास्त चालतय. आता संध्याकाळून जे इथ समजा आठ साडेआठच्या नंतर पूर्ण फॅमिली टेबल माझ्याकडे फिक्स राहत्या.
प्रत्येक टेबलवर आठ दहा जण आठ दहा जण पंधरा जण वीस जण असे टेबल राहते माझ्याकडे.
एका फॅमिलीमध्ये कमीत कमीत काय म्हटलं
आणि शनिवार रविवार असल्यामुळ गर्दी आता दोन दिवस भरपूर असणार.
नाही शनिवारी नॉनव्हेज चालत नाही ना रविवारी नॉनव्हेज चालतय.
हा नाही नाही पण गर्दी असणारच ना रे बाहेर जेवायला येणार्यांची. म्हणजे जरी नॉनव्हेज नसल खणार तरी व्हेज खाणारी पण येतात ना सुट्टी दिवशी बाहेर येतात हम्म.
आपल्याकडचं असं वेज जास्तच चालतं.
हम्म.
नॉनवेजवाले कोणते जसे ड्रिंकवाले राहतात तेच नॉनव्हेजवर जास्त फोकस करतात. फॅमिली टेबलवाले नॉन व्हेज वर जास्त फोकस नाही करत.
हम्म तेच तेच आणि आज शनिवार असल्या मूळ तर नाहीच नाही.
हा आता जे उद्या रविवार आहे त उद्या फॅमिली टेबल बि नॉन व्हेज कडे जास्त फोकस करता म्हणजे त्यांचे दिवस राहत्यात त्यांना पाळाला राहते ते दिवस. रविवारी खायचं शुक्रवारी खायचं मंगळवारी खायचं असे तीन दिवस राहता हप्त्यामधून तर आप आपण काय करतो हप्त्यामधून तीन दिवस जे राहते ना ते डायरेक्ट पंचवीस किलो तसिल म्हणजे दोन दोन बोकडेच आपण मटण घेन येतो डायरेक्ट
ओके ओके ओके
आणि आपलं तेवढं डेली कटत समजा आता रविवार असल्यामुळे मला तीस किलो मटण कुठे गेलं नाही तीस किलो लागत म्हणजे लागतच मला
ह
ह
मटण कासं आहे तुमच्या इकडं रेट मटणाचा
आता माझ्याकडं जसं म्हणलं तस सिस्टम आहे आता कोणाला आता नवीन पद्धत चालू झाली थाळी सिस्टम आता तुमच्याकडं खाळी सिस्टम चाल आहेी नाही आहे मी ते नाही सांगू शकत पण माझ्याकडे आता माझ्या रूटवर जेेत तर बरेचशे हॉटलवाल्या थळी सिस्टम चाू करेली
नाही नाही इकडे पण थाळी सिस्टमच आहे भरपूर ठिकाणी मोस्टली पुण्याला थाळी सिस्टमच चालते
हा तर माझ्या ी समजा कस्टबरच्या हिशोबाने कस्टंबरने जर म्हणलं मला की मला थाळी सिस्टम न जेवाचं आहे तर मग मी त्यांना थाळी सिटम मध्ये बी देऊ शकतो त्यानंतर म्हटलं मला सेपरेट हंडी घ्यायची फुल हंडी हाफ हंडी प्लेट त्या हिशोबने देऊ देऊ शकतो आपण असं काही नाही थाळी सिस्टमचा अस एक आपण साडेतीनशे रुपये मटण थाळी घेत असतो
डोबर हां हां हां
साडेतीीनशे रुपे मट तळी घेत त्याच्यामध्ये दोन पीस जे य नसते बॉईल करेल अ आपल्या खऱ्या पाण्यामध्ये बॉइल करेल दोन पीस राहत्या त्याच्यानंतर एक बॉईल अंडर आता आळणी आळणी तुमच्याकडे आळणी म्हणताय ना
हम् हम
हा दोन पीस त्याच्यात राहते चार चार पीस जे इथ भाजी मध्ये राहते
हम् म्हणजे ते ग्रेवी मधले
आणि एक एक बॉइल अंड त्याच्यानंतर चार बाजरीच्या भाकरी आणि त्याच्यानंतर जे येत राईस
च भाजर भाकरी दता तुम्ही आटाला
होा चार बाजरी भाग कर
हम् हकडंचसं ना हिट आता कस भाकरी तुम्ही खाईल तसे असतात म्हणजे ते भाकरीचा हिशोब धरत नाहीत मग बाकी क अनलिमिटेडते रस्ता आणि भाकरी अनलिमिटेड जास्त आहेत म्हणजे मी मोस्टली थाळी अशाच आहेत
नाही तर तुमचं म्हणणं बराबर आहे चार भाकरी बाक के ना अनलिमिटड राह तुचं म्हणं बबर आहे मलाी आवडते तुमची पद्धत भाकर अनलिमिटेड राह पण माझ्या हॉटेलची जर भाकर खाल्ली तर चार भाकर खाणारा माणूस भेटतच नाही मला
नाही नाही इकडे पण तसंच आहे म्हणजे भाकरे अनलिमिटेड जरी असले तरी एक किंवा दोनच खातात कारण मोठ मोठ्याच करतात भाकरी पण आणि ते सगळेच हॉटेलवाले करतात आता सध्या हम्म
माझ्या हॉटेलाे ना त मी ऑफर ठेवलले थळी सिस्टमवर
ओके
ज्या माणसानं पूर्ण चार भाकरी खाल्ल्या आणि पूर्ण एक फुल जिरा रईस कल्ला भाजीसोबत म्हणा किंवा भाकरी सोबत म्हणा पूर्ण ताट क्लीन केलं त्यांना ते बिल माफ करून द्या तुम्ही साडेतीनशे रुपये
ओके ओके भरपूर क्वांटीटी भरपूर अस ती
हा आणि जर समजा त्यांना थोडं बी अन्न एक अर्धी भाकर सुद्धा होय ना त्यांना आपल्या ताटामध्ये ठेवली आणि जर त्यांना म्हणलं क माझ्याकडून एवढी राहिली तर त्याच्यावर दंड बी घेतो आपण
ह
साडेतीन साडेतीीनशे रुपये थाळी आणि त्याच्यानंतर दोनशे साठ रुपये दंड ठेवेले आपण
हम् हम हम हम
म्हणजे कॉमपिटिशन मध्ये आता सध्या म्केटिंग कशी चालू आहे तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे
हम् नाही कॉम्पिटिशन लय झालं हॉटेल व्यवसायत ना कॉम्पिटिशन खूप
हा तर लोकय म्हणते आम्हाला हे असं असं चालत नाही आम्ही जसं समजा डेली थाळी सिस्टम खातो त्या हिशोबने आम्हाला द्या जाबो जर एखादा कस्टंबर असला की नाही मी चार भाकरी खाऊन दाखवतो मी फुल जेरा राईस खान दाखवेतो दाखव खऊन खाऊन दाखव माझ्याकडून तुला साडेतीीनशे रुपये माफ नाही त मला डबल दोशे साठ रुपये मला परत कर दंड साडेतीीनशे रुपयाची थाळी दोनशे साठ रुपये दंड
बरोबर
असं सिस्टम ठेवल मी हॉटेल वर तसच गावराां च कंच बी ते सिस्टम आहे काय म्हटलं
आणि नॉर्मल थाळीला काहीच नाही ना असं दंडबिंड तुमचे म्हणजे आता समजा आलाय कदा दोन बाकरी घेतल्या अर्धी राहिली म्हणजे ठेवलायच का दंड त्याला म संपवायचच ताटात ताटात आलं की सांपवायचं तुमचं.
होव. त्याच्यामध्ये जे ना नॉर्मल थाळीमध्ये जे वेस्ट थाळी जे ना सहाशे रुपये दंडय. आणि थाळीच रेट जे आहे ते दोनशे तीस रुपये. दंड साहशे रुपये. टिबल न आणि थाळीची किंमत कितीय दोनशे तीस रुपये.
संपवायचंच तुम्ही. मण ते गिराईक चिडचिड नाही करत का? गिराईक चिडचिड नाही करत का हे असं राहिलं बियलं तर.
नाही. काहीच नाही लोकाला कॉम्पिटिशन वाटत लोकाला वाटतं अरे आपलं पोट छोटय आपण नाही खाहू शकत लोक पहिलेच म्हणते आम्हाला रेग्युलर मध्ये लवून द्या दादा. जर एखांदा लईच समजा वडीवर असला की बाबा मी खाऊनच दाखिवतो एवढं ताट. दाकेेव खाऊन.
हम्म.
असं आपण लोकायला असं म्हणेल नाही ना की तुम्ही आम्हाला खाऊनच दाखवा खाऊनच दाखवा.
बरोबर बरोबर ज्याला जेव खाऊन दाखवतोय त्यान नाही खाल्लं तर दंड परत करायचा.
ठ
हम्म.
त्या गोष्टी मुळ भांडणं होत नाही काही नाही.
काहीतरी.
ना अ असे बरेचसे लोक हय ना माझ्याकडून जेना गिफ्ट घेऊन जायलय.
हम् हम हम.
काही काही लोक आहे ना आजुन भी टार्गेट तोडेल नाहीये जेवणाच्या बाबतीमधी. ते चार चार भाकरी फुल जिरा राईस भाजी गिजी सर्व. पूर्ण ताट जे ना आपली थाळी पूर्ण क्लीन करून जाईल ते लोक. त्यांना त्यांच बक्षीस देऊन टाकले मी असं काही नाही. की चला बा हे का ते का असं काहीच न‌इ. ते बक्षीस देताना मी त्यांचे फोटो बी घेले माझ्या फोन मध्ये एवढे फोटोय. तू विचार बी करू शकत नाही मी.
तुम्ही इन्स्टाग्रामला आहे का तुमच तेन?
हो.
हम्म मग तिकड तुम्ही अपडेट देता का डेली इन्स्टाग्रामला.
हो इनस्टाग्रामला अकांटही आहे माझ बी.
नाही नाही तुमचं नाही हॉटेलचं म्हणजे आता हे कस शौर्यवाडा.
हॉटेल रजिस्ट्रेशन करेन मी इंस्टाग्रामवर.
हम हम हम.
हॉटेलंच स्पेशल अकाउंट बनवलेल मी पण.
मग तिकड रील्स टाकत जाणं तिकडून पण तुम्हाला प्रतिसाद चांगला येईल.
मग आता ते रील्सवर तर चालुच राहतं प्रतीसाद अस थोडी ना हाय.
हम्म नाही नाही ते कस होत बरोबर. बरोबर बरोबर हे खरंय खरंय रील्सचा एक ट्रेंड येतो आन जातो. पण आपलं जे ह हक्काचं गिराईक आहे ते साभाळायला लागतय मेन.
सांभाळायला लागत रेलचं काये. उद्या दुसऱ्यान जर माझ्यापेक्षा चांगलं व्यवस्थित दिलं तर माझ्या हॉटेलचे काही किंमत राहणार नाही ना पण मला जी किंमत जी मला जी किंमत आहे माझ्या ग्राहकाची किंमत आहे मला मला या रीलल्च्या चक्करमध्ये जास्त आवडत नाही.
हम
आज पुण्या साईडला म्हणा अशा मोठमोठ्या शहरी भागामध्ये जर म्हणलं तर चांगले चांगले लोक. ल ट्रेंडिंगमध्ये हॉटेलला टाकत इंस्टाग्रामवर.
हम् दहा मिनटं झाले क मी ठेवतो इकडून.
ठीक आहे ना काही अडचण नाही.
हो हो तुम्ही करा तिकडून करणार असाल तर.
हा हो